हा नमस्कार मॅडम
हा नमस्कार, बोला मॅडम. तुम्हाला आवाज येतोय का माझा हो येतोय ना बोला
बरं आपण मी तुमच्यासोबत बोलू शकते का?
हो हो बोला.
बरं आपण मग मराठी संस्कृती, सणांबद्दल बोलू ठीक आहे. आता बघा मॅड महाराष्ट्रामध्ये किती साऱ्या प्रकारचे सण साजरे करतात? आता सगळ्या सणांचे समजा वेगवेगळे अ हे आहे महत्त्व आहे धार्मिक सणांचे अ आता समजा आपण सगळ्यात पहिले महाराष्ट्रामधला पहिला सण म्हटला तर अ गुढीपाडवा गुढीपाडवाला पण काय म्हणतो की म्हणजे गुढीपाडवायचे दोन समजा नव नवीन वर्षाची सु सुरवात पण गुढीपाडव्यालाच होते आणि परत आपण म्हणतो की राम जेप व्हा वनातून वापस आले होते तो दिवस पण गुढीपाडवाचाच होता. बरोबर मग हा सण संपवून जेव्हा ते आले होते, चौदा वर्षाचा वनवास त्यांनी काढला. तेव्हा जेव्हा ते आले होते म्हणून लोकांनी घड घराबाहेर गुड्या बांधला होता. तर गुढीपाडवामध्ये काय कर तो आपण घरा समोर गुढी उभारतो, मस्त छान रांगोळी वगैरे काढतो, गोड प पदार्थ तयार करतो जस म्हणजे हा सण कसा विजयाचा सण आ म्हणून समृद्ध आणि नव्या सुरुवातीची प्रतीक मानला जातो. बरोबर असेच म्हणजे भर आणखी असे खूप प्रकारचे सण आहे. महाराष्ट्रामध्ये सगळे गु ज चे आप जोपासले पाहिजे जे आपण ज्याचे आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे. तसच आता गणपती उत्सव हे की नई आता. न हा गणपती उत्सव हा समजा लोकमान्य टिळकांनी अ केलेला आहे चालू त्यांनी कशासाठी केला? की सगळ्यांनी सगळे एकत्र आले पाहिजे एक दहा दिवस सगळ्यांनी. ते म्हणजे अ गणपतीला गणपतींना आपल्या घरी आगमन केलं पाहिजे. जे आता आता पण लोक काय करतात ते कि वेगवेगळे मंडळ तयार करतात बघा. जास्त करून अ मुलं जे मुलं त्यात लहान मुलं त्यांना खूप हऊस असते ना, की आपल्या घरी गणपती बाप्पा येतील म्हणून. तर ते असे घरात पण म्हटलं किंवा मंडळामध्ये म म्हटलं तर दहा दिवस ती एक वेगळीच ऊर्जा असते बघा. आपल्या ए अंगामध्ये. कि गणपती येणार आहे असं स्थापना करू दहा दिवस त्यांचे भजन. आरती मग आता त्याच्या मंडळात गणपती बसला म्हणजे, त्या समोर सांस्कृतिक कार्यक्रम पण आता राबवले जातात. म त्याच्यामध्ये कोणी जिकलं समजा आ त्यांना गिफ्ट व प्रजिस वगैरे घोषित केल्या जातात. नंतर मग द दिवस झाले, तर मिरवणूक काढतात. गणपती बाप्पांची विसर्जनाच्या वेळेस पण. म्हणजे, ह्या सणाचं एक वेगळं आ आकर्षण मनात आहे. असं मला वाटते, तुम्हाला काय वाटते मॅडम?
हो, मॅडम अगदी बरोबर आहे तुमचं. परंतु आजकाल काय झालेलं, आहे ना जय परं गत सण असतील, त्याचे सुरू कशासाठी केले. ना आता त्याच आपल्याला आधुनिककरण झालेल दिसत ते सगळे लोक एकत्र हो मोठ्या मोठ्याने आधिक असे भक्त भक्ती गीते लावली जायची. आता कसे मुवीचे सॉंग लावतात. इथे भांडण काय होतात? खून काय होतो, असे प्रकार मला वाट ह्या गोष्टींना कुठेतरी ह आळा बसला पाहिजे. आणि परंपरागत सणच आपण साजरे करायला हवे, असे मला वाटते.
हो बरोबर तसंच बघा ना. आता बैल पोळा आहे. शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा सण मला अस वाटतो, की ते बै मानतात का कारण, की बैला बैल हा जो असतो. समजा वर्षभर मेहनत करतो, तर त्याच्यासाठी. ती एक दिवस. काढलेला आहे बैल पोळा म्हणजे, त्या दिवशी त्यांना त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त कर आपण म्हणजे, तो एक सण मला असा वाटते. पण मग आताच लोक. काय करतात? त्या त्याच्या वरती पण वेगळा विलंब लावलेला आहे. की त्यांना मग भांगच पिऊ घालतात. त्यांना पळवतातच म्हणजे त्यांना आराम द्यायपेक्षा त्यांना जास्ती त्रासच दिला जातो. असं मला कधी कधी दर्शवून येत. की त्यांना सजवतात. वगैरे ते बरोबर आहे. पण त्यांना भांग वगैरे पिऊ घालतात. मग त्यांना पळवतात. त्यांची रेस लावतात. मग ते भा न करतात, मग ते थोडस व्यवस्थित नाही वाटत आता. हो कि नाही, बरोबर आहे. की नाही. हा तसचं आता समजा नवरात्र आहे. नवरात्र पण किती छान! सण आहे, ना कि नऊ दिवस आपण नऊ अ नऊ देवींची पूजा वगैरे, करतो. छान! गरबा वगैरे खेळतात परत नऊ दिवस उपवास करतात. काही लोक त मग दहाव्या दिवशी त्यात दसरा येतो. तो साजरा केला जातो. वेगळ्या पद्धतीने हा सण म्हणजे दसरा म्हणजे, काय कि सत्याचा सत्यावर असलेला चांगुलपणा चांगुलपणाचा वाईटावर विजय दर्शवला जातो. दसरा म्हणजे बरोबर ना म्हणजे, काय कि मोठे मोठे हा मोठ्या मोठ हा रावण तयार करतात. आजकाल तर मग त्यांना बाण मारून त्यां त्यांना जाळतात. पण मग याच्यामुळे असं वाटत कि, ध्वनी प्रदूषण पण भरपूर होते. म्हणजे, नको तितका मोठा जाळतात.
हो, परंतु मॅडम त्याच्या मागील कारण, काय आहे? तुम्हाला माहिती आहे का? दसरा हा सण फक्त आपण एक पुतळा तयार करून जाळतो हेच नाही, आहे. तर त्याच्यातून संदेश असा द्यायचा असतो, की प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात वेगवेगळे मद मोह मद मोह मत्सर राग मग ह्या आपले जे इंद्रिय आहे यांच्यावर आपला विजय आपल्याला मिळवता आला पाहिजे हा म्हणजे आपण एक व्यक्ती असेल किंवा आपल्या समोरील कोणी व्यक्ती असेल त्याच्यामधील ज कुठे तरी वाईट परिणाम घडत असेल तर मग त्या दिवशी पासून त्यानी संकल्प केला पाहिजे की जस आता हा रावणाचा पुतळा रावण हा काय आहे वाईट क्रूर आणि सगळ्यांना त्रास देणारा असा होता मग प्रकारचा जो आपला स्वभाव आहे किंवा आपल्या म्हणजे तशे काही गुण असेल तर आज आपण काय केलेल त्या गुणांची सुद्धा राख रांगोळी करायला पाहिजे मग हे जे त्याच्या मागील कारण आहे हे सुद्धा आता सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे असं मला वाटतं
हो ते माहिती करूनच समजा ते सण सेलिब्रेट केले पाहिजे. अ असं पा अस म्हणजे मला असं वाटते की असं झालं पाहिजे. तसच आता दिवाळी पण आहे दिवा दिवाळीत पण आपण काय करतो आनंद साजरा करतो सण तो साजरा करतो त्यात पण एका सणामध्ये पाच सण समजा आपण ते करतो घरा घरी दिवे लावतो फराळ बनवतो. लक्ष्मीपूजन करतो पण आज का आधी सारखं इतकं महत्त्व त्याला नाही दिल्या जात कारण की कस झालंय की आता दैनंदिन जीवन इतकं बिझी झालंय की ते ते पण सेलिब्रेट करायला लोकांना जरा जीवावर येते. हाय की नाही फराळाचं बनवायला जिवारी येते का कारण की ते आता अ मार्केटमध्ये स सहज उपलब्ध होऊन जाते म्हणून ते बनवायच आधी नव्हत. ना अस आधी सगळं घरीच बनवायचं असायचं बाहेर तस काही भेटायचं नाही मग स्वतःच सगळं सामान आणायचं आणि स्वतःनीच तयार करायचं
आणि अ हो आणि दिवाळी ह्या सणापासून आपण आणखी एक सीख घेऊ शकतो मॅडम कि जस दिवाळी ही अमोशाच्या दिवशी आपण साजरी केली जाते त्या दिवशी चंद्रचा प्रकाश आपल्याला धरती वर नसतो, आपल्या पृथ्वीवर तर मग त्या दिवशी आपण एक छोटीशी पंती जरी त्या ठिकाणी पेटवली तर त्या छोट्या पंथीचा उजेड भरपूर दूरपर्यंत पसरलेला असतो. म्हणून जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये काही दुःख आलं असेल. तर तो काय करतो ते दुःख कवटाळूनच बसतो की माझं आता जीवन पूर्ण अंधारमय झालेलं मला काही आता करता, मी करू शकत नाही कधी कधी काही लोक असे हार माून बसतात. त्यांना सुद्धा आपण ह्याच्यातून सांगू शकतो की त्या अंधारावर एक पण ती जरा प्रकाशमान होऊन त्या अंधारावर मात करत आहे तर आपण जर प्रयत्न केला तार आपल्यावर आलेलं हे संकट किंवाे जे दुःख आहे ते आपण सहजासजी दूर करू शकतो बाजूला सारू शकतो आणि आपलं जीवन सुद्धा प्रकाशमय करू शकतो. तर मला तरी असं वाटते की म हे जे छोटे छोटे संदेश आहे हे सुद्धा त्या सणांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे ते आपण अ पुढच्या पिढीर्यंत पोचवू.
पोहोचायला पाहिजे. हो मॅडम अगदी बरोबर हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे त्याचं महत्त्व समजायला पाहिजे. आणि मग ते पुढच्या पिढी पर्यंत पण पोहोचायला पाहिजे कि नाही. म्हणजे दिवाळी हा सण म्हणजे खूपच, च छान असा मला वाटतो हायकेनाही. म्हणजे त्याच्यात कसं नातेवाईकेत भेटतात प्रेमाने शुभेच्छा देतात घरोघरी सगळ्यात पहिले तर घरोघरी स्वच्छता आपण करतो सजावट करतो, अं रोषणाई फैलवतो सगळीकडे हेकेनाही म्हणजे खूप छान वाटते, फराळाचं वगैरे बनवतात लोक. मातीचे दिव्यात मातीचे दिवे तयार करून, आधी असं होतं की मातीचे दिवे तयार करून लोक ला वायचे आता तेच विकत भेटतात म्हणून कोणी मातीचे दिवे घरी तयार करत नाही किंवा त्यांना सजवत पण नाही.
हो.
पण बांधले जायचे आधी पण आता काय ते आर्टिफिशयलच फुलं अ लावतात लोक कारण की कोणाला इतका टाईम नाही ना हार फुलं बनवत बसायला.
हो. आणि आता कस अ मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला सहज सहज तर काही लोक काणी तार त्याच आता एक उपजीविकेच साधन म्हणा किंवा एक उद्योग म्हणूनच ते त्या त्याच्याकडे बघित जात आणि सजासजी जर ती वस्तू महा मार्केटमध्ये मिळत असेल. तर कोणीही सहज त्याच मार्गाचा अवलंब करेल अस.
बरोबर म्हणजे जे सोप वाटते तेच लोक जास्त त हे करतात.
बरोबर आहे.
खूपच म्हणजे असंच झालेलं आहे आता जे सोप वाटत तेच लोक सगळ्यात आधी करतात, असे स्वतःचे मेहत घेऊन
नाही हो परंतु आधी कस मॅडम झाडा ची फुलं तोडून आणायची सगळ्यांनी एकत्र बसायचं. आणि एकत्रितपणे ती माळा तयार करायच्या एकत्रितपणे घर सजवायचं हा जो आनंद आहे. तो तो ते लोक सेलिब्रेट करू शकत आहेत बघा. आता पण हे लक्षात यायला हवं त्यांना.
हो ह. बरोबर आता कस आहे ना की झाडाचे पण पाने तोडायची म्हटली तर झाडच नाही राहिलेले. आधी सारखे आधी कसे लंबे लं बे, आंब्याचे झाड राहायचे तर आंब्याच्या फांद्या तोडून मग ते घराला आंब्याचे ते पानं लावतात. फुलं लावतात पण आता झाडच नाही राहिले तर काय करणार ना त्याचाच एक बिझनेस झालेला आहे. ज्याच्या घरी असणार ते पण आता तोडू देत नाही लवकर.
हो आणि आता मॅडम आधी एवढे प्रत्येकाच्या घरात दारदर सगळे झाड असायचे तार विकत मिळे आता तर आपल्याला प्रत्येक वस्तू बाजारातून विकत आणावी लागते दुर्वा असंल अ फुलं असतील. आंब्याची द डहाळ्या असतील. अं आंब्या ते बणा याची केळीची पानं असेल. ते सगळं. आपल्याला विकतच घ्याव लागतय पूर्वी कस प्रत्येकाच्या घरी दारामध्ये ते झाड अस.
झाड असायचे फुलं असायची. आता कोणाच्या घरी फुल जरी असले आता कस राहिले ना मॅम घरी फुलं जरी असले तर त्यांना द दहा वेळा आधी विचारावच लागतं. त्यांचे पण त्याच्यात नको नका तोडू अस. च असतं कारण की त्यांनाच त्यांच्या घरी पुरत नाही ना. मंग ते दुसऱ्यांना काय देणार असं झालंय.
हम्म.
नाही राहिली तशीच झाडं का नाही राहिली कारण की पाणी नाही राहिलं. आणि पाणी पण का नाही राहिलं कारण की आपणच झाडें तोडलीत या सगळ्याचा विचार ह अशाच याच सगळ्याचा विचार करून थोडंस मानवानी आता लक्ष. द्यायला पाहिजे असं मला वाटते हे किन्ही
हो अगदी बरोबर मॅडम